बोल की. मग ते त्याच्यानंतर तु मग लगेच सीझरच केलं काय तुझं?
हा, सीझरच केला, अगं बाळ बघ एवढं नऊ महिने पोटात- ठेवायच. एवढा त्रास सहन करायचा आणि मग- आता तुला सांगते, त्या सात सातव्याची जशी ओटी भरली. हा
होय की
ते बरं नी झाल तेव्हापासून म्हणजे मला सलाईनचं चढवाय लागलीत हेज्या अदोगर मला काय त्रास नव्हता साधी उलटी पण नाय अगं कधी कधीच नाय सातव्या महिन्यापर्यंत
म
हल्ली ते नजर लागल्या वाणीच झालं अगं तवापासून कंटिन्यू मला नवव्या महिन्यापर्यंत सलाईन लावल्यात.
आगोबाई मग
म काय बाई दर महिन्याला अकरा अकरा सलाईन. पहिला समजलं की पाणीच कमी झालंय म पाणी वाढलं म नंतर न जरास काय टॉयलेटचा प्रॉब्लेम झाला म ते बर हुस स्तवर समजल की रक्त पुरवठाच कमी कमी झाला आणि ती म शाहूपरीत माझं नाव घातलेलं ना रमा क्लिनिक मध्ये तो पण दवाखाना चांगलायेत तिनं जस मला म्हणजे म्हणजे माझ्या शरीराला ती जसं जसं प्रॉब्लेम होतं होता की नाय तसं तसं तिनं बाहेर काढली मला खर जे देवा च्या हातात हाय तेच शेवटी झालं सीझर होऊन बसलं.
ना तरी पण झालंय महत्त्वाचं अरे सिझर झालं आमच्या आई च सुद्धा काय झाल एडिंग पर्यंत काही त्रास नव्हता म्हणजे नवव्या महिन्यापर्यंत नववा महिना लागायला तिच्या अ पोटात पाणी कमी पडलं. पोटात आणि नववा महिना फक्त लागून दोन दिवस झाले ले आणि सोनोग्राफी केली केल्या केल्या बरोबर समजलं की बाळाला पाणी कमी पडालय सिझरिक करायलाच पाहिजे आणि तिला तारीख दिल ती डिसेंबरची त, तेच्या आधीच झालं म त म आम्ही करून टाकलं ती स्वतःच म्हणाय लागली मी एवढे दिवस हे केलय बाळाला आणि बाळा तर होतं ओके पण पाणी कमी पडालय म्हणून ती बाई का म्हणाली सीझर करून टाकू या तुम्हाला पण त्रास नको एवढ्या दिवसान झा बाळ व्हायला लागलय तर त्रासच नको म्हणून आम्ही काय केलं डिसिजन घेतलां.
बाळ गुदमरतय पोटातल्या पोटात म त्यापेक्षा लवकर डिलिव्हरी झालेली बरी ग.
बरी हा मग त्याच्यामुळच आम्ही मग घेतला डिसिजन म त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी जाऊन सगळं करून आलो आम्ही सांगुण म तिज कस खाजगीत केल ना पहिलं होत आणि कुट सरकारमध्ये करण डी वाय पाटीलला पण नाही म्हणा लागलीत घरात ती स्वतः
अग माझा पण तसाच विषय झाला डिलेव्हरी ते डी वाय ला फ फ्री आय ना अ म आमच्या आणि इथल्या इथं इथं जवळ स्वच्छ दवाखाना हाय म्हटल्यावर आमच्या पण पप्पा तेच म्हणत होते. पण मम्मी आणि मी नाही बोललो बाई
हो आणि ती पण नाहीच म्हनलती होय आणि ती पण डी वाय पाटील पण नाही म्हणाली जोशी पण नाहीच म्हणाय लागली. परत पल्स पण नाहीच म्हणाय लागली. कुठच नाही, मग शेवटी तिच ट्रीटमेंट कुठ संभाजीनगरला सुरु होती.
हा, मग डिलिव्हरी
संभाजीनगरलाच घेऊन गेलो, तिला आम्ही तिथंच तिची डिलिव्हरी झाली मग येऊन जाऊन करायचो. आम्ही सगळीच घरातले तिच्यासाठी
होय, बाय सी सेक्शनला पैसा पण भरपूर घालायला लागतोय.
घातला की, आमची नारू तरी नुसत पोटात होती. तेव्हा फक्त ते अस वरच का तिचा खर्च दीड लाखापर्यंत गेला. फक्त तिच्या म्हणजे बाकीचा ती पोटात तेव्हा गोळ्या म्हणा, तिची सोनोग्राफी सारखं सारखं कराय लागायची. आणि ती भ्यायची ग सारखी बाळाची जरा हालचाल थांबली ना, कि तिला लय टेन्शन यायच, की बाळाची माझ्या हालचाल थांबल्या किंवा माझ बाळ आज काही रिस्पॉन्सच दिला नाही. ती सारखं हे करायची मग तिच्यामुळे तिनं लई त्या बाळासाठी तिनं लय, पैसा खर्च केला आम्ही तरी दोन, तिनं दोन लाखापर्यत तिनं त्याला खर्च केला. त्या बाळाला घरातल्यानी
भारी हे आता इतक्या वर्षान त्यांना पण अशी हौस होती ग मुलाची.
अगं एक्साइटमेंट अगं होती झाली, त्या वेळेस तिला एवढं दुखत होतं. तिचं पण सीझरच झालं. सेम तुझ्यासारख पण तिला एवढं दुख दुखत होत तरी पण ना त्या बाळाला बघून ती लय खुश होती. समाधानी होती. कि नाही बाबा शेवटी झालं आणि बाळ एकदम ओके होतं. एकदम चांगलं होतं, छान होतं.
अगं ते बाळाच तोंड बघून कि नाही सगळं दुखणं असं विसरल्या वाणीच होतय. जाऊ दया असं वाटतेय काय. हा,
झालो, आणि ती एवढी भीत होती. सी पी आर ला वगैरे कुठं पण जाऊया म्हटलं तर नाहीच. नाहीच म्हणाल ती शेवटी तिथं खाजगी मध्ये गेलं गेल्यानंतर तिथं मग केली बाई. तिच्या म्हणण्यासारखं तिनं तिथंच केलंय, संभाजीनगरला मग तू कुठं केली.
अ माझी शाहूपुरीत झाली रमा क्लिनिकला.
हा हा, तिकडं गेली काय.
तुला ते आमच्या इथला, सोहेल माहिते आहे. बाबा पिवळा पडला मीच. घाबरून नाही गेली.
होय की नाही. सोड मग आणि पहिल्या मुलावर भीती वाटत असतेच की ग.
होय, बाई भीती म्हणजे काय सांगायला नको. अंगाचं पाणी पाणी होतंय.
काय करतील म्हणून
हो, हा हा, मग काय आणि किती एक्सप एक्सपेरिमेंट होतात. माहिती आपल्या शरीरावर
होय की बाई नाही दुखतय. सोड सीझर सीझरला खूप दुखतय पाठीत म्हणतात. दुखतय, पोटात दुखतय असं म्हणतात.
अगं डिलिव्हरी होऊस तोवर काय वाटत. नाय. जेव्हा म्हणजे बाळ होतय, ना त्याच्यानंतर भरपूर एक एका खुशीवर पण होता येत नाही.
बाई ग मग कस ग बाय हँडल केलीस.
झालं... आता व्हायचं तसं होतंयच तुला आमच्या इथला तो सोहेल माहिती ए मुसलमानचा?
सोहेल?
हा... त्याची बहीण हेए का.. तिला पण असंच सिझरच सांगितलेलं... पण त्यांनी सिझर केलं नाही... असं वेट केला गं थोडा मग
हा मग?
वेट केला आणि... तिचं बाळ कि नई साडेतीन किलोचं होतं... आणि तिचं बाळ खालीच येऊन थांबलं.
अगोबाई... मग?
आणि मग अचानकच नॉर्मल डिलिव्हरी झाली गं बाळच खाली आलं... हा... आणि मग नंतरनं सीझर सांगितल्यालं नॉर्मल झाली आणि तिला अगं... झटकंच यायला लागलं झटका आणि मग तिला तिकडनं ती हुपरीला बिपरीला कुठंतरी होती वाटतं... मग तिथनं तिला इमर्जन्सीकडं डी वाय पाटिलला आणलं तिची नो गॅरंटीच सांगितलेली... आता ती कुठं व्यवस्थित ए? होय... सिजर तर सिजर करायचं.... बाई सांगतात ते डॉक्टरांचं ऐकायचं.
होय की... आपल्याला थोडी माहिती ए... आपण काय थोडं डॉक् -टर ए... काय म्हणतंय ते ऐकायचं ना सां
हं... हम्म... काय ऐकत्या... घरातल्यांचं ऐकलं की झालं
झालं होय
हा... तसं गं... कसं म्हणून चालल... आपण स्वतःहून म्हणून झालं असं... तर लई झालं तर मग आता... किती जणांच्या डिलिव्हरी झाल्या असत्या.
कितीला पडलं? ते सगळं... आणि शेवटी जीवच गेला असता तर?
मग होय की... आणि तिला झटकं वगैरे येत होते म्हटल्यावर तर कंडिशन लय हे
हो... ते... अगं ते तुमच्या इथंच राहत होते पहिला... अं कोरगावकर शाळा ए ना?
हा हा.
तेच्या फुढं... अगं तुमच्या इथं कुठनांचा मर्डर झाला नं?
काय माहित नाही बाई मला... पण काय... मी पण काल न्यूजला बघितलं.. पण मला काय एवढं माहित नाई कोण हेती... काय हाय?
कोणतरी खुळा होता व्हय
होय म्हणाल्यात बाई... कोण चेहरा पण नाही बघितलेला आम्ही काय
अगं त्या रील्स मध्ये बघितलं तर... त्याचा हात किती घाणेरडा दिसत होता.. बघितलीस?
होय... बघितला की मी
मी तुला पाठवलंय का इन्स्टाग्रामला?
नाय नाय... हाहा... तूच पाठवलीस की... हो.. होय तूच. तू पाठवलीस हा... तू पाठवल्यावरच मी बघितलं... बरोबर ए.
तिथं आणि क्रिकेट... अं... क्रिक क्रिकेट खेळणारी मुलं... तिनं बघितलं म्हणं. वास पण मारत होता भरपूर.
भरपूर हा, त्या पोरांनीच सांगितलं, त्याचा कनी खून केलाय वाटत.
आणि आतड्या बाहेर आल्यात म्हण त्याच्या.
आता काय घाणीत पडलेला म्हंटल्यावर कुठतरी- जनावरांनी काय तर खाल्ल असंल.
काय माहीत, काय, काय झालय, कोणी खरंच म ऑर्डर केलाय?
नाहीतर, आता काढतील की हूडकून.
काय म्हणतोय, आता कोण हुडकून काढणार त्याच्या घरातल्यानी- कंप्लेट तर टाकाय पाहिजे.
ते तरी आहे हाय, हा होय कि.
असं म्हणजे, तो खुळाच होता म्हणत्यात. एकदम व्यवस्थित आहे बघा, आता काय?
हा, म आता मम्मीकडेच आहेच म्हण निवांत?
हो, आता कुठं जातीस एवढं लवकर?
होय की आणि मग तिथने गेली तर, स्वतःच स्वतः तुला सगळंच करायला लागल. त्यापेक्षा राहा आणि. होय तिथ मम्मी बी- बिचारी कशी का असं ना, खरं सांभाळत्या, सांभाळल तरी व्यवस्थित.
तिकड गेलं काय ना काय तर, जरी बस म्हणली तरी आपल्या स्वतःलाच लाज वाटत्या अग.
हा, बरोबरच आहे की.
मग त्यापेक्षा इथंच राहिलेल बरं.
होय की, एक थोडा दिवस आणि राहायचा होय की. हम्म, त्याच्यानंतर मग बघायला येईल की, बाबा हा कुठं जायचं किंवा - राहायचं तिथं अस. पण आता तरी सध्याला आपल्याला गरज आहे तर, आपली मम्मी राहा म्हणाल्या तर राहाच तू. हम्म, कशाला कुठे जातीस, उगच हाल करून घेतीस. आधीच सिजरिंग मध्ये लई बायकांचा हाल होतय, मी रेखाआईचा आमच्या बघितल्या बाई. मला माहितीये, मी लय कळकळायची तिचा हाल बघून. बळ बघवत नव्हतं, मला आतन कसतर व्हायचं तिच हाल बघून.
पाच दिवस तर लय बेकार बाई ते.
तिला दुख दुखायचं किंवा तिला त्रास व्हायचं तर आम आम्हाला कसंतर वाटायचं की, तिला काय झाले आणि सगळी- दवाखान्यातच त्यावेळेस आम्ही पण मी पण, सुट्टी काढलेली ऑफिसला. आठ, दहा दिवस मी पण सुट्टी म्हणून सांगितलेली ऑफिसमध्ये, मग त्याच्यामुळे मला सुट्टीच हो- ते, मग मी घरातच घरात ना डब्बा वगैरे, सगळ्यांचे जेवण करायचे- ची मी आणि घेऊन जायची मग मला कोणतरी बाबा किंवा प- प्पा कस घ्यायला यायचं. ये माझं सगळं काम आवरले म्हंटलं मी घरातलं - कि, मला घ्यायला यायचीत. हा ठीक आहे, तू डब्बा वगैरे पॅक कर- आणि मी घ्यायला येतो, मग मी सगळं पॅक करून बसायची, वाट बघत आवरून तेन आलेत की जायची.
पहिल्यांदा चालताना तर लय भयानक त्रास होतोय आग. आँपरेशन झाल्यावर पहिला जेव्हा आपण खाली पाय पाऊल ठेवतोय की नाही- हा, हा, हा.